तलो हा काही नाही ते फ्रेंड विचारत होती वायफाय बसवलेत ना आमच्या फ्लोरला पासवर्ड विचारत होते
कशा तपासून
वायफाय बसवलेत आमच्या फ्लोर ला नवीन का खालच्या काकूंनी
हो का
मग ते सेकंड फ्लोरवरची ती मुलगी आली आहे वाटतं तिला पाहिजे व्होत हम् मला काही गरज पण नाही आहे अनलिमिटेड असते हम्म काय चाललंय मग पाऊस ते नाही आहे की नाही गावाकडे
आज नाही आज ऊन आहे गावाकडे कपडे धुले आज दोन तीन दिवस पाऊस होता ना त्याच्यामुळे कपडे राहिले होते आज आता आले तसं म्हणून कपडे धऊन टाकले
मी तर आल्यापासून मला सुट्टी सुट्टीच सुट्टी आहे
हो का
पाऊस जास्त आहे अन् इकड
हम्म हम
आज थोडा कमी झाला हम्म ठेवते म्हाग
हो